मॅम तुम्हाला आवाज येतोय, का माझा?
हो, येतोय.
हा. म्हटलं आपल्याला टास्क आहे, तर त्या टास्क विषयी बोलायचं होतं तर तुम्ही बोलू शकता का? माझ्या सोबत.
हो हो, बोला.
हा तर आपण कुटुंब ह्या विषयावर चर्चा करूया चालेल, का? तुम्हांला हम्म.... आता कुटुंब. कुटुंब म्हणजे हा आपल्या जीवनातील फार मोठा आधारस्तंभ आहे कारण माणसाचा जेव्हा जन्म झाला. तेव्हा तो आधी आधीमानवाच्या रूपामध्ये राहत होता. परंतु जस-जस आपली प्रजाती वाढत गेली तस-तस तो झोपड्या करून वगैरे अस राहू लागला त्याच रूपांतर कुटुंब ह्या पद्धतीमध्ये झालं. तर आता आधी कुटुंब म्हणजे काय असायचं, आपले आई-वडील चार, पाच भाव-भावंड आपले काका, आत्या, मामा हे सगळे आपण राहत होतो आजूबाजूला आणि कुटुंब म्हटलं की पंधरा ते वीस जणांचं कुटुंब. पण आजकाल आपल्याला हे बघायला मिळत नाही हे प्रमाण फार कमी-कमी म्हणजे कुटुंब पद्धती आता नष्टच झालेली आहे अशी. आता विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. आधी संयुक्त कुटुंब पद्धती होती. आता विभक्त झाल्याचे काही फायदे पण आहे. आणि काही तोटे पण आहे. आहेत कि नाही. आधी कसं इतकं मोठ कुटुंब असायचं. तर जर घरातील महिलेला म्हणा किंवा व्यक्तीला म्हणा कुठच बाहेर गावाला जरी जायचं असल. तर आपल्या मुलांना जर कुठे ठेवायचंही असलं तर कुणाला त्याच म्हणजे काही काळजी नाही आहे बाबा घरचे घरी ठेवलेलं आणि घरी आपलं मूल सेफ आहे. पण आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे. प्रत्येक जण आपआपले फॅमिलीला घेऊन घेऊन राहतात. आई-वडिल आणि त्यांची मुलं मग अशावेेळी खुप मोठ कधी अडचणी पण येतात. कारण दोघही जण जर जॉब करायला जातो म्हटलं तर दोन्ही मुलं असेल किंवा एखादी मुलगी असेल मुलगा असेल आणि काही वेळ मग त्यांना कुठे ठेवायच आपल्याला जायचं असेल तर हा मोठा प्रश्न असतो‌. कोणी घरामध्ये आजारी असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी दुसरा व्य कृति नसतो, इव्हन त्यामुळे काय होते खाण्यापिण्याचे सु सुद्धा हाल होतात जर समजा बायको आजारी पडलेली आहे नवरा ड्युटी वर गेलेला आहे मग असे विभक्त कुटुंब जे आहोत मग तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा आधार नसतो आपल्याला हो कि नाही आणि आपण जर सगळं एकत्रित पद्धतीने राहिलो तर आपल्याला सुख-दुःख असेल किंवा अशी अडी-अडचण काही असेल तर आपल्याला दुसऱ्यांकडे न जाता आपल्या घरामध्येच आपल्याला त्याची म्हणजे हा सोय होऊन जाते प्रत्येक गोष्टी ची पुढे जायचंय, कोणी आजारी पडलेला आहे हे तर काम तशी राहत नाही, पेंडींग नाही राहत मग तुम्हाला आजकालची कुटुंब पद्धती आवडते की आधीच्या काळातील?
अ नाही जसं म्हटलं की आधीच्या काळात कसं होत की आजी-आजोबा राहा यचे. त्यांच्याकडून मला पण समजा संयुक्त कुटुंबच आवडते पण आता काय करणार आता लोकं कसं जॉब व्यवयाय त्याच्यामुळे बाहेरगावी अस जास्त लागते कुटुंबाचे होत असते समजा
हो, हो, हो. नाही म्हणजे कस आहे ना मॅडम आता कामानिमित्त जरी आपण बाहेर गेलेलं आहे पण मग सण असतात किंवा मग दोन महिन्यातून म्हणा काही म्हणा असं एकत्र येऊन राहायला पाहिजे त्यांनी काय होत ते आपल्या मुलांना सुद्धा आपले नातेवाईक कोण आहे, काय ते सगळं कळते त्यांच्याकडून त्यांचे जे अनुभव असतात, त्यांनी जे जीवन जगलेलं असते जे पिकलेले असते ते आपल्यापर्यंत आपण म्हणजे पुढे हे असं एका पिढीपासून दुसऱ्या पि ढीपर्यंत मग स्थलांतर, हस्तांतरण कशा पद्धतीने करणार ना?
हो बरोबर. म्हणजे कसं ना जितकं मोठ कुटुंब तितकं जास्त आधार.
आधी म्हणजे कुटुंबामध्ये इतक्या स्त्रिया असायच्या किंवा पुरुष असायचे कि त्यांना अ दुसरीकडे बाहेर गप्पागोष्टी कराय चय किंवा मन मोकळ करायचा एखादीला तर कुठे जाव नव्हत लागत. आता काय होते की आपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग करतो मग त्यासाठी मन को मनो मन म्हणजे हे करण्यासाठी आता कोणाला कोणी जर दुःखामध्ये आहे काय तर मग आपण टी व्ही बघत बसतो. मग आपण मोबाईल बघत बसतो. म्हणजे आपण इलेक्ट्रिक वस्तुनां जवळ केलेलं आहे आणि जे सजीव लोक लोक आहे आपले, नातेवाईक आहे त्यांना दूर केलेला आहे. म्हणजे आता अशी सुवि हे झालेली आहे की एका घरामध्ये चार जण जरी असतील, तर चार जण चार कोपऱ्यात असतील. तात. संडे जरी असेल तरी पण चार जण चार कोप पऱ्यामध्ये बसलेले असतात आपापला मोबाईल घेउन, आधी कसं होतंना एकत्र कुटु टुंब म एकच टी व्ही घरामधे असायचा सगळेजण एका ठिकाणी बसु सून टीवी बगायचे, रामायण बघायचे, महाभारत बघायचे किंवा आं काही पण म मूवी असतील असतील फॅमिली सोबत बघण्याचे वगैरे एकत्रितकणपणे बघत होती आंजकाल मोबाईल वर सगळं उपलब्ध असते तर प्रत्येक जण आपापल बघत राहतो. पण त्यामुळे आपल्या शरीर स्वास्थ्यावर किती वाईट परिणाम होतो.
हो.
हे कळून चुकलेलं आहे तरी पण वळत नाही कुठेतरी अस हां ठीकाय तुम्ही रोज जसं एकत्र नका राहुपण काहीतरी दोन, तीन महिन्यातून एकदा एकत्र यावं, सगळ्यांशी, एकमेकांशी संवाद साधावा. आणि तो जो आनं द मिळतो आपल्याला तो अनुभवावा मला असं वाटते.
हो बरोबर तुम्ही बोलताते अगदी बरोबराय.
हम्म हम्म.
आणि महत्त्वाचं पणं आहे मोठी फॅमिली असलंकी कसंना की मुलांवर पण चांगले संस् स्कार होता असं मला वाटतं जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जात बर वाटत सगळ्यांचे काम वाटलेले असतातना की हां तू हे काम कर, तू ते किंवा नाही पण समजा एखाद्याकडून नाय पण जमलय करायच तर ते दुसरं काम स्व ताहून करून घेतात असं होतंय. पण आताच्या फमिलीमध्ये कस टाइमच
टाईम मिळत नाई पण आता आपण कां काय करतो मग काम आता एकटी काम ते एकटीकडन होत नाही म आपण म्हणजे दोन जनांच्या कामासाठी चार बाया लावतो. आंपलं जीवन त्या बायांच्यावर डि पेन्ड होऊन जात असंपण होतेना एक आदी तस न तसन नाई आता समजा समजा भांडेवालीला आपण लावलेलाय तर ती तिच्या नावाने आपण ती आलीच नाही तर दोन टाईमची भांडी आपल्याच अंगावर एवढी पडतात आधी तसं होतं का? आजं ही भांडे घासणार, अन् उद्या ती तिला बरं नाही का लगेच दुसरी भांडे घासून घ्यायची. म्हणजे काही फायदे पण आहे, काही तोटे पण आहे.
हो तेेपण आहे.
तेच्यामुळे कसं एकत्र कुटुंब पद्धती जास्त अं सो व्यीत म्हंजे सेफ आणि चांगली होती सुरक्षित आणि चांगली हं असं मला
म्हणजे प्रेम आणि सुरक्षितता त्याच्यात जास्त होती.
हो.
आनंद,
लहानांना होना म्हणजे लहान-लहान मुलान ची भांड्ंण जरी झाली तरी पण ते चांगलच वाटायच. कि एकमेकांसोबत भांडून दे, खेळूक खेळून राहिले पायजे एकमेकांसोबत. त्या भांडणामध्ये पण एकमेकांच्या खोड्या करण्यामध्ये वेगळाच आनंद असतो
आनंद होता बरोबर.
तर मग आतां ज विभक्त कुटुंब पद्धती मी थोडंसं कुटुं ब व्यवस्थेवरं हे एक झालेला आहे. वाईट परिणाम झालेले आहे. ते कसं-कसं आंता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये समजा आई-वडील जरी बिझी असले तरी आजी-आजोबा, काका-काकू आहे त्यांचं लक्ष राहायचं मुल पल्यांनवर म्हणजे जर तू वाईट नादाला जरी लागत असेल तर लगेच त्याच्यामंदे प्रतिबंध घातले जात. आता आजकाल काय होते आय हा संस्कार मिळायचे आजकाल ते आईवडील असात बाहेर मुलं असतात घरामध्ये कॉलेजमध्ये ईकडे तिकडे तर एवढं आपण लक्ष ठेवू शकत नाही तच्यामुळे कसं ते थोडसं वाईट मार्गाला जाण्याची चान्सेस जास्त असते.
चान्सेस जास्त असतात.
त्यांच्यावर कसं लक्ष होणार होना किंवा त्यांना प्रतिबंध घालणार कोणी नाहीेये अस ठ मोठया व्यक्ती आणि मोठ्या व्यक्ति तीनचा धाक हा आपल्याला आपण लहानपणी अनुभवलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला ज एखाद्या व्यक्तीचं असं नाव काढलं तर आपण घाबरतो. तसं आजकालच्या पिढीमध्ये बघायला मिळत नाही आपल्याला
हम्म हम्म मॅडम तुमचा आवाज अटकत आहे थोडा
अ बरं बरं चालेल मग मॅडम कुटुंब पद्धतीबद्दल बोललेलं तुम्हाला लक्षात आलंच माझे विचार तुमचे पण विचार मी ऐकले मला छान वाटलं.
हो.
चालेल ठीकये.
हो हो
ह